हाय जेवण वगैरे झाल का नाही?
जेवण करायचय अजून एक अर्धा एक तासाने करायचय. आता जरा पावसाला येयला लागलाय कपडे भिजायला लागले. म्हणताना काढाय लागलोय.
होय पाऊस आला बघा आता. आमची पण भिजतेचग आमच्याकड पण याय लागलाय की.
ह ह.
काय तुमचं म्हणजे नाही जरा मीडियम आहे.
हम हम्म.
टापण नाही लई छोटा पण नाही.
हा हा.
आणि तुमच्या काही गावची यात्रा वगैरे असते्या का नाही?
होय असते की आमच्या गावची यात्रा दसऱ्याच्या वेळेला मोठी असत्या. त्या जिल्ह्या राज्यात किंवा देशात म्हणला तरी चालेल मोठा असते दसरा आमच्या गावचा.
होय मी ऐकलं ऐकून माहितय मला. काय ते यात्रेचं काहीत वैशिष्ट्य असेलच की.
होय वैशिष्ट आहे की दारू उडत ना शोभेची.
हा हा हा हा दारू.
कस आमच्या गावात सगळ्या ते घरोघरी ते दारू तयार करतात. प्रत्येक घरोघरी आठ दिवस देव बसले ना घटस्थापना असते कि नाय. त्या दिवसापासून ते चालू करतात बघा करायला. ते नऊ दिवस पूर्ण तयार करताता रात्रण दिवस लोक त्यासाठी कष्ट घेतात.
हा हा ह दारू तयार करायला, हा हा.
मग ते तयार कलरची वेगळ्या वेगळ्या प्रकारची. मग ते कस अं हे असते. आऊट म्हणायचा एक प्रकार असते बान म्हणायचा एक प्रकार असते.
हा.
परत चकरी फुल म्हणायचे एक प्रकार असते. सूर्यफुल म्हणायचे एक प्रकार असतेय. म्हणजे ती कलाकृती त्या आकारामध्ये दारू भरतात. आणि ते उडवतात मग ते उडवच्या उडवायच्या वेळेला कसं करतच ते ओढतं या कलरमध्ये. हा म्हणजे आपण कस दिवाळीला आपण ते भुईचकर असते. फुलबाज्या तेन त्या प्रकारच ते भुईचक्कर कस गोलगोल फिरतय ना तसं ते आभाळात गोलगोल फिरतया.
हा मग छान असते कि हो.
हा आणि शिंगट प्रकारचे क असते ते कुठच नसते जगातच मिळत नाही या प्रकारच शिंगट.
होय ना ती कलाच आहे ना त्या गावच्या माणसांची.
हा. आता त्या ना आपल्या म्हणजे आमच्या कटे काण गाव आहे आमचं. त्या गावचं क नाय अ दसऱ्याची माहिती तिसरीच्या पुस्तकात छापून आल्याता.
हो काय?
तिसरीच्या बालभारती पुस्तकात हा धडा आलाय.
हा हा हा, काय आहे माहिती सांग सांगा की काय वैशिष्ट्य आहे ते?
मग ते तेच म्हणजे
देवाच म देवाच काहीतरी हाय वाटतं की असं म्हणजे मला म्हणजे पोरी सांगायच्या नाही आमच्या तिकड माहेरी आमच्या त्या इथं देवाच काहीत वैशिष्ट्य आहे ती दोघजण भावभाव असत
हा भाऊ बहीन असतात तेनी हे सिद्धराज महाराजनी ना म्हणून गाव आहेत त्या म्हणजे एक दोन तीन किलोमीटर आहे. त्या गावात त्यांची बहीण आय म्हणजे बहीण होती राहाला मग त्यांना बहिणीच्या घरी जायच होतं.
ह भावा भावा ना.
ह भावना मग ते जंगल हो या आमच्या गावात पूर्ण जंगलात होतं हे गाव घरं नव्हती झाडं वस्ती काय नव्हतं जंगलच होत फक्त मग ते कस त्यांना रात्रीचा प्रवास करायचा होता मग ते रात्री चा प्रवास आता अंधारा आणि कस जायच अंधारात. म्हणून जेनी मग त्यावेळी कसं अ ते गारगोट्या वगैरे मिळायच्या जंगलात. मग ते दगडा दगडाचे दोन गारगोटे घेऊन तिने त्याचा उजेड करत करत त्या जंगल पार केलं होत त्यानी मोठ जंगल म्हणजे त्या उजडासाठी ते आता प्रसिद्ध झाले की असं रात्रीच्या वेळे मग ते पालखीने त्यांना पण दसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी निघत्या नऊला.
हा.
अढ पर्यंत नऊ वाजेपर्यंत चालू असते. म्हणजे ते रात्राभर कंटिन्यू ते चालूच असते उडवायला. उजड उजड जायासाठी. त्यानी जेव्हा दिवस उगोवते तेव्हाच ते पालखी म्हणजे बहिणीच्या घरात जाते देवांच्या.
हा हा हा.
असं होय.
अ
मग त्यावेळी कसं थोडी थोडी पद्धत हो तिथे आता जास्त जास्त वाढत गेले पद्धत. सगळे करतात म्हणजे जास्त शंभर दीडशे मंडळ आहेत. जावं हा.
तरी गावची लोकसंख्या किती असल?
भरपूर येतरी पंधरा हजार आसपास वीस हजारच्या आसपास अस
होय. हजार का काय?
पंधरा ते वीस हजारच्या दरम्यान.
हा हा हा मोठाय कि गावं. देवाच पण चांगलं हे तिथं समृद्धी आहे. मंदिर वगैरे मोठा असल बघितलं नाही ऐकलंय मी, हा हा.
प्राचीन मंदिर आहे तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी. आणि ते बांधकाम पण असं पुराणतलाय.
होय ना.
खांब म्हणजे आतन ते मिनार वगैरेच पहिल्या काळातलं आणि त्याला अजून सुद्धा जरा पण काय झाले नाही. इतक्या वर्षीच आहे हा जुन्या चांगला आहे हा. कोरलेलंय असं दगडात कोरलेलंय. लेण्या कोनत्यात कोरतात कि नाही तसं.
यात्रा वगैरे मग चांगली मुठ्ठीच भरत असणार आहे.
हो मोठी असते ती एक दिवस असत आणि आता एकादशी दिवशी पण त्याच प्रकारची पाल्टी निघते पण त्यावेळी जरा कमी प्रमाणात असते म्हणजे वर्षात त दोनदा पालखी
असत्या काय? त्यावेेळेस पण ना धारो त्यावेेळेस पण धा
पण असत्या होय होय, पण थोड्या कमी प्रमाणात. त्या म्हणजे फक्त कागदी शिंगट म्हणून एक हा कागदी शिंगट म्हणून एक प्रकार असतोय. तेच फक्त ओढवतात आणि आउट वगैरे ओढवत आणि दसऱ्या सगळ्या प्रकारच दारोड
अ दसरा मोट्टा असतो की मग.
असतोय.
हो हो हो हो तुम्ही जाताय की नाही? बघायला दसरा,
होय जातोय कधी जातोय कधी नाही
हम्म आता काय तुमचं काय हो आता काय तुमच्या गावातच काय म्हटल्यावरती तुमचं ते हे झालेलं असणार आहे.
हा नाही कसं बाहेरचे लोक तर नेतात पण कस ते भाजण्याची पण शक्यता असते. ना बघायला गेल्यावर ह भीती पण असत म्हणून लांब उभारून बघायचं किंवा आमच्या घराच्या अंगणात न दिसते तेवढं आम्ही बघतोय.
हम अंगणात दिसत एवढं.
हा वरच्या आबाळातलं तेवढं बघतोय आणि जवळ जाऊ थोडं बघतोय त्याच बरोबर जरा पहाटे पहाटे जाते चार तास दरम्यान जवळ आलं की म्हणजे आमचं पण एक मंडळ आहे ना. त्या मंडळात जोड्या बी बघायला जाते.
सगळे मिळून सगळं करते.
हा सगळीजन
चांगला असतय कि मग तुमच्या तिथं बघायला. सण आता काय सण आलं सगळं.
हा. आता इथन पुढं हा मग एकादशीला पण तशी निघते पालखी. हा आणि मग श्रावण सोमवारात आणि पाच सोमवार आले तर पाच समार यात्रा भरत्यात. त्या देवाची राज त मला कारण महादेवाचं रूप आहे की नाही ते मंदिर मगं दर सोमवारी यात्रा त म्हणजे खेणे पाणी नारळ वगैरे अस. कारण लांब लांबण लोक येत ना महादेव मंदिर म्हणूनच आहेय ते प्रसिद्ध
अ मग काही यात्रा प्रत्येक सोमवारी भरत असेल. चांगलंय कि देवस्थान
होय.
यावं एकदा बघायला, येणार एकदा मी भरपूर जणांकड ऐकलंय ते
हम्म,
येणारय बघायला.
आणि सगळ्या म्हणजे अं हेच सगळ्या देवांचं मंदिर आहेत गावात. विठ्ठल -रुक्मिणी, आईआंबाबाई आहे. महालक्ष्मीचा आहे, बीरदेवांचा आहे आणि सिद्धराज महाराजांचं, परत दत्त महाराजांचं आहे. आणि सगळे मंदिर आहेत. नागदेवतांचा आहे.
हा,
स
होच का चांगलंय कि गाव चांगलं आहे तुमचं,
होय.
सगळी मंदिरं वगैरे आहे ती सगळच कार्यक्रम चांगले होते ती यात्रा मो ठी भरत्या परत श्रावणात यात्रा असत्या त्या आमच्या काही नाही एवढं आमच्या गावाला एकच यात्रा असत्या.
हा
येलाम्मा देवीची यात्रा तेवडी भरते आमच्या गावाला वर्शात खेडगाव आहे. पण चांगलं आहे मग गाव
हा हा.
एकदा म्हणजे जानेवारीत असते यात्रा तिथली.
हा!
हो यल्लामा देवीची यात्रा असत्या पण चांगली भरते. त्या एकच यात्रा असत्या कूट तिथं कार्यक्रम वगैरे छान कर तेते खेडेगावातली माणसं कशी असत्यात माहितीय सगळे मिळून, मिसून व्यवस्थित सगळं कार्यक्रम परन देवाची पालखी निस निघते आज सकाळ पाासून देवाची पालखी प्रत्येकाच्या दारात जात
होय मस्त रोज सकाळी अ पालखी असते?
रोज सकाळ नाही फक्त एकाच दिवशी त्या.
हूं!
काळी लवकर पालकी निघतीया, त्या देवळातून भाहेन प्रत्येकाच्या दारात जाऊन त्यांना म्हणजे ज्यांना जे माहेर वगैरे करायचं असते ना ते सगळे करत्यात.
म्हणजे सहसा कस पालख्याच संध्याकाळच निघत्या त ना म्हणून म्हणलं.
आमच्या दिवसभर पालखी सगळ्यांच्या दारात जायचं. दारात आलं की रांगोळी काढायची मोठी सतरंजी हातरायची पालखी दारात ठेवायची.
हम्
पूजा करायची. कुणाला माहेर करायचं असल तर माहेर करायचं. कुणाला नुसती पालखी दारात म्हणजे आपल्या दारात पाय ठेवून पालखीचा पाय जर लागला तर भास म्हणून त्या दारात ठेवलेले असते त्यानी
हम
मग. सगळ्यांच्या असं सगळ्यांच्या दारात पालखी जात्या.
हा!
मग न संध्याकाळी साडेचार पाच वाजता ये पालखी पूर्णगाव फिरायला आण पालखी फिरून झाली की मग संध्याकाळी साडेपाच, पावणे सहा वाजता, तिकड माळ आहे एक
हा!
माळावर अस कीच केलेला असतुय म्हणजे असं इस्तू केलेला असतो मोठ्ठा.
हा जाळ केलेला असतोय.
केलेला असतोय.
हूं!
त्या जाळातन मग ती चार माणसं आत येता पालखी पकडलेली
हा!
ती परती जोगत्याचा कार्यक्रम करायसाठी माणसं आलेली असते ते- ती माणसं ती सगळीजण मिळून, असं तिकड माळा भरपूर पाहुण वगैरे आलेले सगळ्या गावच्या सगळ्या लेकी
हा हा!
तिकड माळाला जाऊन त्या देवीच ती पालखी किचात पालखी पडते की नाही.
हा!
ते बगाय सां